हा आवाज येतोय?
हो येतोय आत्ता याय लागला बघा
हं ह
मगाशी आवाजच का हो झालं बघा, तुमचं
अम झालं की
हा हा मगाशी आवाजच, मगाशी आवाजच येईना. आणि कॉल कट झाला म एक कॉल आता वेस्टच गेला ना तुमचा
होय. रेंज नव्हती ना म्हणून कट झाला तो
हां हां
हम्म काय कराला?
भाजी आणलेली ती साफ करून ठेवत आहे.
अ कसली भाजी?
मोर शेंडा
हा आमच्या इकड पण, आता जास्त प्रमाणात पातरीची भाजी, मोरशेंडा हे भरपूर प्रमाणात चालय आता आता रानभज्या आल्यात न
होय.
हम्म, म आज जेवणाला काय? भाजी काय?
भाजीच की
हम्म कशी करताय?
भाज्या आधी धुवून घ्यायचे.
हां.
मग ती साफ करून घ्यायची.
हां.
मग त्याच्यानंतर ती उकडायला म्हणजे चिरून थोडीशी उकडायला टाक त्याजे थोडी- थोडी चिरायची आणि उकडायची.
त्यात थोडीशी तुरीची डाळ टाकायची.
हा म्हणजे तुरीचेच फक्त काय?
हा तुरीचीच तुम्ही कोणती दुसरी वापरता का?
नाही- नाही म्हणजे आणि कोणती जर वापरत असला तर म्हंटलं.
नाही- नाही. फक्त तुरीचीच डाळ टाकायची आधी थोड वेळ तुरीची डाळ भिजत ठेवायची.
हा.
आणि मग थोड्या वेळान त्यात टाकायची.
हा.
थोडा वेळ मग शिजली की ती पिळून घ्यायची.
हा म्हणजे स्वच्छ पाण्याने अनेकदा पिळून घ्यायची.
हा पिळून घ्यायची. मग कांदा बारीक बारीक चिरायचा कांदा चिरला की जी पिळून घेतलेली भाजी आपण ताटात काढतोय की नाही.
हा.
त्या ताटातच हे टाकायचं चटणी मीठ थोडीशी हळद.
हा.
आणि ते जर असं मिक्स करायचं.
हा म्हणजे एक जीव करायचा त्यांच्या
हा एकजीव ताटातच करायचा ह्याच्यात तर घालायच नाही म्हणजे आपण कांदा जो भाजतो. म त्या कांद्यात टाकत नाही मी कधी.
ते व्यवस्थित म्हणजे लागत नसेल.
हा.
मग ते मला पण हे काय माहिती नव्हतं. माझं लग्न झाल्यावर म्हणजे मला सांगीतले असे -असे करायचे.
हा -हा.
मग ते करायचे मग कांदा भाजून ट झाला की थोडस तेल ह्याला जास्त वापरायचं.
भाजीला.
हां.
हम्म.
भाजला कि लालसल होईपर्यंत मग त्यात ती भाजी टाकायची. आणि जराशी उब द्यायची आणि मग शिजती आपली भाजी ती कशी गरम पाण्यात शिजलेलीच असते ना.
होय.
त्यामुळं. तुम्ही कशी करता का अशीच करता?
आम्ही असेच करतोय. म्हणजे अजून आम्ही आण ते नाही, पहिला असशीच करत्या.
हम्म
त मी म्हणजे आमच्या सासूबाई देवाला गेलेल्या, त्यामध्ये देवा त्याला गोड काय तर नैवेद्य करायचा असतोय म म्हणजे तेअ रशीत रवा घालून चपात्या करायचं, असं ठरलंय.
हां हां बाकी काय चाललंय म्हणे?
काय आता नाही ओ पाऊस चालू आहे तुमच्याकड चालू आहे का?
आता बंद आहे, पण मगापासून होता.
हा हा इकड एक सारखाच चालू हाय.
आता पण, आता पण चालू आहे
होय
आमच्या इकडं आता बंद आहे.
झाल, सकाळ पासून चालू हाय.
हा हा आमची परवा काढाय गेलेली माग आलीत.
का?
पाऊस बंद झाला म्हणून.
हा अ
आणि पाऊस, हा काय म्हंटलात?
इकड पाऊस आमच्याकड आहे हो भरपूर.
हा आणि मग पाऊस चालू झाला म्हणून आणि गेलीत.
अ आमच्याकडे म्हणजे अ श काढाय म्हणजे मांडणी कराल्यात, आज
हां काय? काय नाही, चाललं, आ ते चहा पीत होतो, मगाशी चहा बनवत होतीस काय आज सकाळी, काय? काय चालतच न्हवती घरात? मुला संग? नाही एक क्लिप बघत होतो. लय बोलतोस म्हणजे, कुणाला, माझं त्यासनी जायचं मुलाला घेतल्यामुळ, हा हा कोण सासुबाई
हॅलो
हां, हां बोला की
हा काय कामात आहात का?
हो हो पोरं झोपल्यात?
व्हय, दोघं पण झोपल्यात. बाळ झोपलय?
काय ते?
बाळ झोपलय काय म्हंटल?
व्हय, झोपलाय तो पण.
हम्म हम्. मग बाकी काय निवांत.
निवांतच आमच निवांतच आवरायचं घरातल. माणसं असलेत की त्यांना जेवन करायचं.
हो आता तुमचं रुटीन चालू झालं पाऊस पडालय ना.
होय.
आमचा रोपा झाल्याता. म्हणजे आमचं थोडा असतंय त्यामुळं झालंय आमचं. तुमचं भरपूर आय काय?
होय आमचं भरपूर असत रोकला.
हम्म, आणि नाचना वगैरे काय मांडलायसा का?
द्याचे सासूबाईनी कुठना आणली? मी कुठ जाऊ?
भाजी साफ करत आहात का तुम्ही?
होय.
हम्.
घेतलेल मी इकडे बाहेर आहे. तो आवाजान आणि उटायला नको म्हणून बाहेर बसलो आहे.
हा हा. मी पण बाहेरच बसले आवाजान उठतोय लगीच.
आमच्यात पण तेच होत म्हणून इकडे बाहेर येऊन बसलिया मी. आणि सगळे विचारत आहेत.
हा हम्म, म आमटी काय आज?
आमटी मोड्याची करायची.
मोड आधी उकडून घेताय का डायरेक्ट फोडणी मारताय?
डायरेक्ट फोडणी मिसळ करायची असते मिसळ करायची असतील तर उकडून घ्या
हम् हम्, मिसळ करताय व्हय कशी करताय?
मिसळला काय कांदा, टमॅटो भाजून घ्यायची आणि ती अ त्याची कांदान, टमॅटोची पेस्ट करून घ्यायची.
हा.
मग त्याच्यात अस सुक खोबरं घालायचं नायतर ओल खोबरं. ती वेगळी पेस्ट करायची खोबर फक्त आणि थोडस ही टाकायचं आपलं कोथंबीर. आणि ते मिक्सरला बारीक केलं की नंतर न अ -आपलं मोड असत त्याने ते कुकरला दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या.
हा.
कप डप तेच घालायचं तेलामध्ये जिर मोहरी, कडीपत्ता
हा.
टाकायचा आणि त्यात ती पेस्ट केलेली आहे तिला तेल सुटीपर्यंत भाजायचं भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर मग त्यात आपले घरगुत मसाले. ह. ते. आपलं काय ते चटणी हळद अ हे मिसळ मसाला मिळतेय, ना मिसळचा मसाला मिळतो की.
हा मिळतो, ना
तो गरम मसाला असला तर घरात घरात असला तर जरासा थोडासा बुक्का. असा घालायचा आणि मग त्याला ते हिला म्हणजे ते आपण चटणी वगैरे टाकतोय त्याला ते शिकले की. त्यात, ते आपण उकडलेली मोड टाकून घ्यायची.
हा
ह
असं करताय का तुम्ही मी. साध्या आमटीला पण मोडं उकडून घेते म्हणून म्हटलं तुम्हाला.
पाणी बघितात आलं, नाही
म्हणजे रोजच्या आमटीला आता सकाळी मी मी मिक्स मोड केलेली ना. त्यामुळे मी उकडूनच घेतली.
हा हा मिक्स मोड्यामध्ये कसं वट तान, असतो त्यामुळे तो जास्त वेळ शिजतो
हा हा
ते अं तशी फोडणी टाकली की तो शिजत नाही लवकर.
होय म्हणून मी पण उकडूनच घेते. मिक्स असलं तर म्हणजे दोन्ही पण घेते मटकीची पण उकडूनच घेते आणि मिक्स. मोड असलं तरी पण उकडूनच घेते.
हा हा हा हा समजलं समजलं.
म्हणजे मी पण आधी डायरेक्ट फुडणी मारते आमच्या म्हणजे, हुं, माझ्या, मोठ्या बहिणीने एकदा मला सांगितलेली नाही. म्हणजे उकडून घेतल्या आमटी छान होत्या म्हणून.
तुम्ही आता उकडून घेता उकडून घेता आणि काय काय करता मग.